हॅलो -हॅ हा शेवट हाय, बोला की. ओके झालं आता शेवट आहे, तुम्ही करा म बोला हा मग काय म्हणालता तुम्ही आ?
कायाचा विषय मग काय म्हटलंय मी आता.
अ दांड- गरबाच्या टाइमाला म्हणजे हा
गरबा, दांडिया इकडे फेमस म्हणजे आता त्या कलर असतो ना त्या दिवशी. दसऱ्याचे कलर्स असतात ना रोज.
हा- हा.
म्हणजे वेळ म त्या कलरची कंपल सरी सगळी घालतात, आणि एक -एक मंदिर सगळ्यांची ठरलेली असतात. म्हणजे आता आमचं आहे इथे अंबाबाई मंदिर आहे साबुजींचं म्हणजे आमच्यात समाजाच मंदिर अस मग तिकड आम्ही सगळीजण जमतो मग कालिका मंदिर र आहे इथ बनशंकरी मंदिर आहे म्हणजे ते ते नेसेसर सगळीजण तिकड ग्रुप- ग्रुप तिकडं जाऊन. बट घरात कोण बाई नस
घरात नसते सगळे म्हण, आमच्या इकडं एवढं नसतस आमचं गणपती म्हणजे गवरी गौरीला सगळी मिळून झिम्मा, फुगडी कार्यक्रम इकड गणपती झाला, हा गौरी फेमस लेय म्हणजे लय भारी हा- हा
इथे गौरीचे खेळच नाहीत, म्हणजे आ असतात पण ते कार्या- ह्याच्यामध्ये वगैरे कार्यालय वगैरे असतात ना त्यामध्ये ते फंक्शन ते हे ठेवलेले असतात. काय म्हणतात याला? अ प्राईजज ठेवले असतात स्पर्धा हा स्पर्धा कॉमपिटिशन ठेवलेले असतात. हा तेवढ्या पुरत ते असं खेळायचं म्हणून नाही.
आमच्या बायका खेळत्याता कासुटा -विसुटा नेसू नेसून खेळतय आम्ही हिकड, हिकड फेमस लेय हाय.
होय फार मी ते मला ते, गौरीचे खेळ वगैरे तिकडे अस आता तिकडे नाही, हा आम्ही पण तिकडे असताना जात होतो फार. गौरीची खेळ बघायला त्या- त्या दिवशी बारा वाजता हा.
शेवटला मग गणपती जात्यात त्यावेेळेस अ सगळ्यांनी भाक री, झुणका, दहीभात घ्यायच आणि नदीवर जाऊन जेवायचं. असं जीऊन -खाऊनच निवांत गण पतीला सोडायचं आणि जीऊन- खाऊन यायचं अस.
पतिक सोडून आल्यानंतर जेवतो आम्ही. आणि इकड असं नदी वगैरे नाही, हा नाही ते नदी वगैरे नाही.
हम्म- हम्म.
केश्वरला तलाव आहे. तिकडे आम्ही गणपती सोडतो, मग आता एक- एक स्विमिंग पूल पण पूर्ण हे केलेले असतात.
हा तेसच की हा तलावासारखे तसच की हा मग आम्ही कस सोडतोय आणि सोडायचं इकडे विसर्जन करायचं. इकडं सगळ्यांनी मिळून वड्या वगैरे आणलेल्या असतात. भाकरी तेन केलेल्या असत्या हा एकत्र बसून अस आम्ही हा जेवायच जेंट्स एका साईड ला लेडीज लेडीज एका साइड ला असं भारी वाटते ना त्यामुळे, हा एम
इकडे असं नाही. सगळं फार अस सगळी प्रोफेशनल असल्यासारखं वागतात. इकडे
ह
तिकडचा फील नाही.
हा हो आणि दिवाळी पण लई छान असते इकडे.
होय नां. सगळी नवीन कापडे फटाक इथं फटाकड्या तुम्ही तिकड दिवाळीला वाजवतो नां. इकड नाही. गणपतीला, बस पाच दिवस नाही. अकरा दिवस फुल्ल फटाकड्या वाजवतात लोक.
हम्म.
तिकडे नाही तिकड दिवाळीला वाजवतात ना. हो. आगं, आरती झाल्यां नंतर वागवतात. आरती होण्याचा पहिला वागवतात. धुहू का आता. आणि एकेक जणांत. एक दिवस गणपती असतो त्यांनी पहिल्या दिवशी एक अ सकाळी आणतात. दुसऱ्या दिवशी सोडतात. असं असतंय. एकेकाच असं पण असतं. पद्धत म्हणजे काय होतं ते एकेकांच जॉबला जाणारी लोक असतात ना.
हा हा.
आता आमच्यात एका काकांचा आहेहा दीड दिवसाचा गणपती आहे हं. एका दिवशी सकाळी आणतात. दुसऱ्या दिवशी दुपारी सोडतात. दीड दिवसाचा गणपती असतो एकेकांचा अडीच दिवसाचा असतोय.
ते हां.
कसं सगळ्यांचे गणपती आणायला पण जायचं. आणि सगळ्यांचे गणपती पोहचवायला पण जायचं.
जायचं असं पद्धत
जायचं म्हणजे आता आमचे म्हणलं आता आमची पाच घर आहेत. मग आम्ही सगळ्यांची पहिला गणपती आणतो. म आमचा गणपती. जा ताना पण तसंच. सगळ्यांचे गणपती सोडायचे म आमचा गणपती
हा हा चालतयं. की भारी काम आहे. तिकडं आमच्या इकडं नाही. थोडास आमच्या इकडं कसं.
इथं ओपण अँड सीट सीट काय ची स्पेलिंग? स्कॅटड सिलॅबस स्पेलिंग लिख की नां बरोबर तू कळेना मी स्कॅटड ओके ओके चाल काय म्हटलं तुमच्या इकडं
आमच्या इकडं असं नसतयं म्हणलं ओ. हा हॅलो, आमच्या इकडं त्या गौरी आणत्यात कणी, हा आमच्यात गौरी आणत्यात का नाही त्यावेेळेस तसं असतंय बघा. सगळ्यांच्या गौऱ्या आणायची तिथं महादेव मंदिरात जाऊन पूजा करायची. हा. पूजा करायची आणि मग वाजत गाजत घेऊन यायचं.
परवा ते ह्याच्याकडे काय होतं नदीकडे संगमच कायतरं होतं ना.
अ आरती असते. तिथं हा पंचगगेच्या नदीवर आरती होती.
संगमच काय तर आलेलं म्हटलं ना ते.
तेच की संगम वरून आरती होती. आर ती प पान पंच पंच हा पंच भाग हा ते आर ते तसं, तिकडं करतात ना म्हणजे कुठं काशीचे तिकडं कुठंतरी काहीतरी ग हा तिकडं कोल्हापुरात पण चालू झालंय, आणि इथं पण चालू झालंय.
इथं पण केले काय? ते काय तर म्हणतात ना त्याला, प्र प्रयोग प्रयोग प्रयाग.
हा प्रयाग प्रयाग, हा प्रयाग पंचगंगेचं की ने इथं आर ती होती, ते हे नाही काय, अ का कागलचे काय त्यांच नाव मुश्रीफ मुश्रीफ. साहेब त्यांच्या वाढदिवसानिमित्त ते इकडं पंचगंगे च्या घाटावर की नी आरती होती, पंचभा म्हणून हा त्याचा बड्डे होता ना, कागलचे त्यानी मेन आहेत ना साहेब. हसन मुश्रीफ साहेब.
हम्म हम्म
हा त्यांच्या बड्डेच्या मुहूर्तावर क नाय ती आरती चालू केलेली, म्हणजे होती हा.
त्या आरतीला गेलेला की नाय मग?
अ
गेलेला की नाहीे म्हटलं?
नाही त्यावेळेस नाही मिळालं, पाऊस भयानक होता. त्यावेळेस लयं म्हणजे लयं पाऊस, त्यामुळं नाही गेलो. यल्लम्माचं हाय महादेवाचं मंदिर आहे परत हे च गणपतीचं आहे. छान आहे तिथं पण, श्रावणात श्रावणात आणि गणपतीचं लय भारी आहे तिथं. ते मंदिर नवसाचा पावायचा गणपती आहे तिथं. आम्ही चालत जातोय अंगारकीला, आमच्या घरापासून तिकडं
अंगारकी संकष्टी ना. जवळ पडतं? नाय लांब
नाही लांब आहे, आम्ही साखर कारखान्याव रून तिकडं जाते चालत बिना चपलाच. बिना चपलाच जातोय पहाटेच, तीन चार वाजता जातेय आम्ही. यायला साडेआठ नऊ वाजतेत.
हम्म हम्म, साखर कारखाना आहे तिथं हे थोडं काळा आहे काळा आहे थोडं कमी झालंय की नाही
हम्म
काळं येते ना थोडं.
किती रुपये, किती हाय? हॅलो!
हॅलो! हॅलो!
हा बोला की, आवाज कट व्हालाय तुमचा, हॅलो!
हॅलो!
हा आवाज कट व्हलाय तुमचा.
हो
हा बोला.
हम्म, कट्ट व्हायलंय तुमाच्या कडून.
होय कट व्हायलंय. रेंज नाही काय, कमी आहे काय? हो? आमचं सकाळपासून होतं आता पाऊस गेलाय जरा.
थांबेच ना असा कंटिन्यू लागलाय.
हम्म हम्म, मग मुलांना काय चहा वगैरे देेताय काय का?
नाही नाही नाही नाही, चहा पेत नाहीत मुलं, म्हणजे बिस्किट बुडवून खातात पण चहा नाही पेत.
चहा पीत नाही, हा हा मुलांना जास्त चहा द्यायचाच नाही, कारण का माहितये काय? अ ते भूक मरत्या मुलांची.
हो हो भूक मरते, नाय दूध वगैरे घेतात ते कॉम्प्लेक्स घेते.
हा, हा
हा बेस्ट पेटर म्हणजे, त्यात पेड्याशिवर एक आहे गं.
हा, हा पिड्याशअर आहे काय?
म्हणजे, कॉम्प्लॅन काय नुसता टेस्ट साठीच, पण पेड्या चुरन हेल्थ पण चांगली होते, हाईट, हेल्थ, सगळी चांगली होते. आता मी ना, केसासाठी दाखवलं एकदा, म्हणजे माझ्या मुलीचे केस फार वेरळ होते.
हा, हा,
हा मग त्यासाठी काय म्हणून विचारलेलो आम्ही, पण पेड्याशोर मध्ये पूर्ण म्हणजे सगळे हे असतात, त्यामध्ये विटॅमिन सगळे असतात.
मग त्यांनी केसांसाठी पण ते सांगितलं, कि तुम्ही ते पेडयाशोर द्या, हेल्थकडे बघण्याची पण गरज नाही. हा, आता आहे, सगळं छान आहे. कंटिन्यू एक वर्ष झाला घेत्या ती,
हम्म, हम्म,
कॉम्प्लॅन, वगैरे ते होर्लिक्स, वगैरे सगळं टेस्टसाठीच असते नुसतं.
हो, मग पीडयाशुर किती दा देताय तुम्ही?
वन टाइम,
संध्याकाळी का
नाही-नाही सकाळी शाळेला जाताना घेते ती.
हा दुधातून हा, हा,
एक चमचा, दुधा एक -एक ग्लास मधून एक दीड चमचा घातलातरी पण बस
होय काय हा, हा
ते काय, दहा वर्षापर्यंत पिला तरी पण चालतय. म्हणजे त्यावर पण असत, म्हणजे दोन, तीन, वर्षांसाठी वेगळं. पाच, सहा, वर्षासाठी वेगळं असअसत, हा फ्लेवर मध्ये पण असत. तो वेगळा आणि, ते एज वाईज पण असतात ते,
हा, हा मला पण जरा चालू कराय म्हणजे, मुलग्याला चालू करायचंय. तो पण सात वर्षाचा आहे, त्याला पण चालू करायचंय मग त्यात कुठले-कुठले हे अस त्यात फ्लेवर काय चांगले, कुठले लागते फ्लेवर?
चांगलं म्हणजे तर, त्याच्यामध्ये चॉकलेट फ्लेवर पण आहे.
हम्म, हम्म,
पण हे, बटरस्कॉचच फ्लेवर आहे, आता ती जास्त खात नाहीे. त्यामध्ये, चॉकलेट फ्लेवरच खातात म्हणजे जास्त,
हा, हा, हा,
कोच आणलं तीला, आता त्यांच्या पप्पाने पण ते खात नाहीय.
हा, हा, हा, हा ठीक आहे.
ते आपल्याला तर चांगली लागते. पण मुलांना असतना जे खाणार तेच खाणार ह खाणारच असत त्यामुळे, कॉम्प्लेक्स पण छान असत सकाळी दुधामध्ये घालून दिलं तरी पण खातात.
हा, ह, ह, ह चालते चालत.
ह, ह, पाऊस नाही का, म्हणजे तिथे आता,
म आणि काय नवीन?
पाऊस नाही इकडे जास्त.
हम्म, नाहीतका आजच नाही, काय कंटिन्यू नाहीच आहे?
नाही, नाही सकाळपासून होता. आता मगाशी जरासा उघडलाय तीन वाजता. तीन साडेतीन ला मगाशी जरास उघडल्या, नाही तर पाऊस भरपूर आहे इकडे.
आहे ना इकडं पण आहे मध्ये पण पास फार होता मग मुलांना शाळेला हॉलिडेज होते पण आता आणि कंटिन्यू शाळा चालू आहे. असा फ्लोर लागला आणि कंटिन्यू हॉलिडेज देतात त्यांना.
होय आमच्यात काय कंटिन्यू शाळा चालूच आहे कंटिन्यू बंद नाहीच आहे शाळा त्या नाही कंटिन्यू
कधी रल्या
हम्म-हम्म
म्हणजे पाऊस फार होता ना.
हम्म
आणि आठ दिवस ऊन पडला आता आणि आता लीवाले
हो
त्याचा काय नियम नाही एकदम कडकडीत होऊन पडतय
आलं म्हणजे आता हे नाही म्हणजे आणि रात्रभर पाऊस चालूच आहे आणि
नाही इकडे रात्री नाही
हम्म
एकदा उघडलं तर असं उडाय की जणू काय लई ऊन पडतेय की काय असं उघडतं. आणि पडला असा पडाला
पाऊस धो-धो-धो-धो चालूच असते पहाटेच जरा उघडते आणि परत हाय. तस आहेय हम्म असं झालंय हम्म
पण आहे कंटिन्यू हे थांब
ते पावसाचं वातावरण असल्यामुळं
होय होय होय होय आभारीच अ ब्यास तर फार बिघडायला लागली त्याला झोपला करदी इथं पण डेंग्यूची साथ पण आले हम् त्यामुळे फार बघून जायला लागले मुलांना पण आता तब्येत फार वेगळे लागले
हम्म
हम् हम सर्दी खोकला
आता मुलग्याच झालेत तो पर्यंत माझं झाले आता त्यामुळे हा होय जास्तच हे झाले मला हा इन्फेक्शन होते न
हो हो मग ह जाेव अप न बला खालीला बनसरलीली
हम्म हम्म
ह आजू बाजू ला आपलं तर इन्फेक्शन होतं तिला
होय आता तेवती सांगल मुलग्याच झालं तर वर का आता माझं झाले माझं जास्त माझ लव कमी येत नाही माझं वर्षात ना एकदाच येते पण असं येते हा बरं नसते जास्त वर्षात नाही एकदाच येते